ह
हा शु शुभ संध्याकाळ
सुप सुप संध्याकाळी हो येतोय येतोय बोला ना कशा आहात आही मजेत मजेत झाल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या बर बरर डेली रुटून काय लोक उठाच जरा लवकर ल उठलं की बरं राहत दिवसभराच रुटीन चांगलं रातात आ समजा
हो एकदर मॉर्निंग फ्रेश झाली सकाळची एकदम मॉर्निंग व्यवस्थित उठलं लवकर थोडस आधी
हो बरोबर सगळं हो सगळे उठायच्या आधी आपण उठलेलं ना कधी चांगलं कमीत कमी दहा मिनिट तर स्वतःसाठी देऊ शकतो कमी
हा हा नाही सकाळी लवकर उठण्याचे खूप फायदेच आहेत तसे पाहिले तर सकाळी उठल्यावरम् द पंधरा वीस मिनिटं तरी कमीत कमी स्वतःला द्याव लागतात सकाळी उठल्यावर बाहेर निघावं लागतात घरात बाहेर निघायच वाटलं तर बसून राहिलं तरी चालते वॉकिंग कय म बरोबर पहिले सुरुवातीला दहा मिनट मग पंधरा मिनट असे करून करून अर्ध तासापर्यंत वेळ वाढवत न्याव लागत वॉकंगचे खूपच फायदे सकाळी उठून वॉकिंग केलं तर बर आणि त्याच्यानंतर सकाळी उठलं तर फ्रेश एअर भेटते फ्रेश हवामध्ये ऑक्सिजन चांगल्या लेवलवर असते कारण प्रदूषण काहीच नसते सकाळी सकाळी